हॅलो आवाज येते काय आवाज मोठा येऊ दे तुझा जरा जोरात बोल, मला आवाज येत नाहीे तुझा व्यवस्थित.
ते.
अजून थोडं जोरात बोलू शकत नाहीस?
अरे, इथं म्हणजे माझा आवाज घुमला. मग तुला इक ऐकू येणार मग. हं.
होय काय? म्हणजे तुझा फारच बारीक आवाज येत तोय गं. मला एकदम कानाला फोन लावायला लागालाय. बोल
हा, आता बग.
ह आला. अता हेच टोन ठेव. हम्म, बोल काय म्हणते?
मी म्हणत होते, की तू विचार. तू जे बोललीस मागच्या वेळी मी तुला कॉल केलता ब
हा.
तू जे बोललीस की आपण, म्हणजे फोट वगैरेला जास्त जायला नको. प्रिकॉशन घेतली पाहिजे.
अं कुठं कुठं, जरा जोरात बोलशील?
अरे तू बोललीस ना फोर्ट वगैरेला जायला नको, आपण टेम्पल वगैरे जाऊया.
हा हा फिरायचं बोलतेस का? हा हा हा.
तर मी काय विचार केला, आपण जर पुण्याला गेलो तर आपली वन डे ट्रीप केली तर?
अ काय म्हणलीस?
आपण पुण्याला गेल तर, आपण वन डे ट्रिप केली तर?
मग पुण्यामध्ये असं काय बघणार आहेस किंवा अ -असं काय बोलायला नको, म्हणजे स्पेसिफिक असं. अ -आपण म्हणजे मजा किती येईल किंवा रँडमली. असं जरा टॉपिक निवडलीस तर बरं होईल. म्हणजे आपण काय बोलूया आधी कि आपण करणार काय आहे, तिथं जाऊन किंवा काय बघायचंय. ह्या विषयावर आपण चर्चा करूया आधी त्यानंतर, आपण मग प्लेस ठरवूया की कुठ नेमकं जायचं? आधीच प्लेस बाबत आपण काय चर्चा करायला नको, असं मला वाटतंय आधी तू सगळं तयार केलसं का, मी तुला जे सांगितलेल जे घेतलेलं फॉस्फेट किट वगैरे? किंवा तू ठरवलयसं का? कि जर धब -निसर्गामध्ये जायचं असेल, मला वाटतंय निसर्गामध्ये जाऊया आपण. निसर्गामध्ये कसं मेडिटेशन केल्या सारखं पण होईल. आणि तुला तर माहित आहे, ट्रॅव्हलिंगला मजा म्हणजे किती येत्या. ट्रॅव्हल म्हणजे, एकच मेडीटेशन असल्या सारखंच हाय.
हो, मग अजून
जसं बोललेस तर स्पॉट डायरेक्टली ठरवायला नको, तर मग आपण निसर्गाच बोलू निसर- निसर्ग म
निसर्गाच बघं की, किती फायदे? किती तोटे आहेत म्हणजे, आपलं असं काय बिघडणार आहे ना निसर्गामध्ये गेल्यावर उलट तुम्ही स सगळेच आपल्याला माईंड फ्रेश होईल, उगाच इकडे तिकडे पैसे घालवण्या पेक्षा उगच फालतू वगैरे काहीतरी, करण्यापेक्षा हे बरं आहे ना. फोन सॅलेंट ठेवायचा कुणाचं काय नाहि, आपण ट्रीप काढतोयचं कशासाठी सांग?
हा, माइंड फ्रेश करण्यासाठी पुन्हा रिस्टार्ट करण्यासाठी. साठी आपण ट्रीप काढतोय, ट्रिपच मिनिंगचं तेच आहे. किंवा आपलं माइंड फ्रेश राहावं, आपण जे आपलं रोजमराच काम आहे किंवा आपण दिव- दिनचर्या आहेत. त्यात थोडस वेळ स्वतःसाठी काढण्यासाठी म्हणजेच ट्रीप.
मग त्यासाठी ना, मग काय करायच आपण कि अ निसर्गामध्ये? जाऊया असं माझं म्हणणं हाय, मेडिटेशन केल्यासारखं पण होईल. आणि फोन वगैरे काय नाय टेन्शन काय नाय, आणि जितकं प्रकृतीच्या आपण जवळ जाऊ तितकं आप आपल्याला भारी वाटणारायं जे ते धबधबे हिरवागार वार म्हणजे ते सगळं इकडे तिकडे हिरवा गार सगळं दिसणार झाड
जेवढ तू न निसर्ग प्रेम दाखवतेस ना, ते वढ निसर्ग रिस्की पण आहे, तुला माहिती आहे ना?
रिस्की आहे पण काळजी घेऊन जायचं ग बरोबर आहे ट्रॅव्हल करायचं आपण पण काळजी घेन करायचे आपण ट्रॅव्हल ट्रॅव्हलिंग असं मला वाटते.
त्यांना बरोबर बोल
ह आणि अशा- अशा म्हणजे असं टाइम निवडायचा निसर्गामध्ये जाण्याचा ज्यावेळेस निसर्गामध्ये म्हणजे जास्त म्हणजे हवामानाचा एक अंदाज घेऊन जायच, की बाबा जिथं त्यावेेळेस पाऊस जितका नसेल तितकाचं असावा किंवा जास्त ऊन नको असं असं अंदाज बांधून सगळा जायचा म्हणजे. सगळा स्टडी करून असं म्हणलीस, तरी काही चालणार नाही.
हो, ते तर बरोबर बोली.
ह, मग कसयं आता बघ कि तूच? आता इकडे तिकडे गेलो, तेवढीच एक दिवसाची मज्जा पण विचार कर त्या निसर्गामध्ये आपल्या फोटो किती छान येतील, आपण किती शांत फील करू सांग तुच. इत का गार वारा असं आपण निवांत असं कधी बसलोय का गं? बोलायला आपण जरी दारात तरी बसतो काय? शांतपणे बोलायला उठलं की ऑफिस ऑफिस टु घर किंवा आपली कामं रोजच धावपळ जीवन.
मग काय, तर बरोबर आहे अरे जरी आपण आँफिस जात नसलो, तरी आपले दिवसभर दिनचर्या कुठे तरी
हा मग मी तेच तर म्हणलंय आपण जरी जात असलो पण आप आपली आपली पण दिनचर्या ही धापळीची आहे आपण आपल्या स्व स्वतःसाठी टाईम काढत नाही म्हणून आपण हे ट्रे ट्रिप वगैरे प्लॅन करतोय मग ट्रिप मध्ये कशाला उगच भांडण वगैरे असल काय नको. एका दिवसाच्या असं व्हाय नको की आपल पैसे गेले. आणि आपल्याला मज्जा पण आली नाही निसर्गामध्ये फोन सायलेट करून फोटो पण इतके छा छान येतील निसर्गाच्या जवळ जाता येईल अं थंड गार वारा आपल्याला अनुभवता येईल. एसी फॅन खाली बसून आपण इतका आता सुस्त तावलय ना की बाहेरच गार वारा काय असतोय माहितच नाही. आणि आपण सिटीमध्ये राहत असल्यामुळे तुला तर माहित आहे. इथं कुठं किती प्रदूषण आहे.
किती त्रास
हा आणि इथं कुठं बाहेर जायचं म्हटलं तरी पैसे देऊन आपल्याला ते रिसॉर्ट वगैरेच मिळणार त्यापेक्षा आपण लांब आंबाशी ट्रिप जिथे धबधबा बघाय मिळतील मज्जा मस्ती करायला मिळल. अशा ठिकाणी जाऊया सगळी मिळून
ठीक आहे म्हणजे असं म्हणजे मला असं म्हणायचं होत की तुला कुठल एखाद स्पॉट म ते माहिती आहे का
स्पॉटच मला इतकं काय माहित नाही पण मला वाटतय कि असा प्लेस असणार हन्डरेड परसेन्ट आणि जर आपल बजेट जर मोठं असेल तर लांब अशी ट्रिप काढुया म्हणजे दुसऱ्या राज्यात वगैरे काढल तर तरी चालेल केरळला वगैरे जाऊया किंवा अं तिथ जाऊया म्हणजे अशा ठिकाणी जाऊया जिथं खरंच बाबा निसर्गामध्ये थ जाता येईल किंवा आपल्या इथं कुठं आहे का स्पॉट बघ तस आणि राहिला विषय आपल्या जेवणा पाण्याचा खाणी पाण्याचा तर आपण सगळं कॅरी करूया आपल्या गाडीत सगळं घेऊया एक छोटा गॅस घिऊया बाकी सगळ करायला घिवुया विचार कर ना गं तिथ निसर्गामध्ये असं म्हणजे बनवायचं जेवण शांत वगैरे खायचं किती भारी ग
मग काय तर विचार करूनच किती चांगलं वाटतय
हो मग आणि अ
आता मला म्हणायचं होतं माझ्या मनात एक म्हणजे माझ्या डोक्यात एक विचार होता. कि समज आपण सर्वीजण गेलोय आणि म्हणजे असं निसर्गाच्या कुशीत मस्त पैकी वाऱ्या खाली जेवण बनवतय खातोय लय खेळतोय फोटो वगैरे काढतोय कुणाशी म्हणजे इ सगळ्यांपासून इतकं लांब कि कुणाशी कुठल कॉन्टॅक्ट नाही काय नाही.
हो निवांत शांत असेल ना आपण
असं माझ म्हणजे तुझे म्हटली त्या गोष्टींचा विचार तर मी केला कारण मा माझ्या डोक्यात अजून एक गोष्ट होती की फक्त म्हणजे आपण नेचर ह्या ह्याच्यासाठीच कशाला तर आपण वेगवेगळ वेगवेगळे फोर्ट म्हणजे वेगवेगळे किल्ले, जे आपल्या महाराजांच इतिहास आहे, तो परत आता तुला माहितीच असेल, की पुराण्या काळात. म्हणजे मागच्या च्या मागच्या येंज पिरेड मध्ये.
हा प्राचीन काळात म्हणतात ना.
प्राचीन काळी. आपले अ पूर्वजांनी अ कॉपर. या धातूचा किती वापर केला कसा वापर केला.
ह पूर्वजांच पण आपल्या म्हणजे पूर्वजांची हिस्ट्री आहे आणि मोहिन जोदडो म्हण किंवा खडप्पाकालीन संस्कृती सापडल्या, मग तिकडडे भेट द्यायला जाऊ्यात. ते बघया बघेऊया काय आपण.
त्या.
तो इतिहास बघून येउया आपण तसही चालेल. आपण एक ट्रीपचं नावच ठेवा ठेवायचं. ऐतिहासकालीन स्थळे भेट देण्यासाठी. ही आपली ट्रीप असणारे आणि त्याच्यानुसार मग सगळे पॉइंटर ठव्हायचे. आणि तिथं तिथं आपण बघून यायचं आणि एक नोटबुक वगैरे घ्या.
हो मगळ आपल्याला कळत जाईल ना.
आणि अ एक मिनिट. आणि सगळं शूट करण्यासाठी, एक कॅमेरा पण अवे्लेबल बघ, म्हणजे जिथे आपल्याला सगळी शूटिंग करता येईल. कारण कस होणारे आपण ट्रीप जरी काढली ना तर अनएक्सेप्टेड स्थळा णा आपण भेट देऊ शकतो म्हणजे. जे आपल्या आपण जे प्लॅन केले नाहीत पण तीथ गेल्यावर आपल्याला कळलं की बाबा इथ हे आहे. ह अचानक जर कळ की, बाबा हे आहे आपण ती भेट द्यायची जवळच असेल तर, मग त्याच्यामुळे मला असं वाटत की कोडींग साठी आपल्याकडे कॅमेरा असावा, जेणेकरून आपण सगळ रेकॉर्ड करता येईल, आणि आपल्याला व्यवस्थित अभ्यास पण करता येईल, मजा पण घेता येईल, फक्त आणि आपला प्रोजेक्ट बनण्यासारखा, एक प्रोजेक्टही बनेल. त्याच्यावर असं करूया.
चालेल ना. तस ही चालेल. आपण आपल्या हिस्ट्री बद्दल जाणून घेऊया भरपूर काही. काही राज काही कळतात का बघूया? कुठलं खजिन्याबद्दल काही कळतं का बघूया?
हो हो हो नक्की नक्की नक्की बघूया.
आता कारण की आपण पिक्चर वगैरे मधी बघतो. कुठल्या मंदिरात काय ठेवलं असेल आपल्याला माहिती
हम्म.
आता तू तो द रिअल जॅकपॉट हा पिक्चर बघितलीच अशील.
तो मी नाही बघितला ग कुठला म्हणतेस.
रिएल जॉकपॉट.
द रिएल जॉकपॉट.
हा.
हा थोडा फार बघितला मी इतका नाही बघितला पण थोडा म्हणजे थोडच बिघितला. पूर्ण नाही केलं.
ठीके. त्यात असं दाखवले की, आपल्या प्राचीन काळात. म्हणजे प्राचीन काळामध्ये लोक सोनं किंवा दागिने किंवा त्यांचे हिरे जवारातु कसे लपून ठेवायचे कसे म्हणजे दुष्मणांसून क सुरक्षा केली जायची आणि ते सुद्धा एका मंदिरात गुप्तर असतात.
इतकं सुर त्यांनी दाखवलंय की त्याच आर्किटेक्चर कस आहे. कस एक -एक कडी आपण जोडत गेलो तर
हो हो हो ह, थोडाफार बघितलाय मी ते पिक्चर. सांगतेस तस आपण सगळं प्लॅन करूंया आणि व्यवस्थित मंग हे करूंया. -
हो चालेल तू जसं बोलतेस तसं करूंयां आपणं प्लॅन आणि मंला नक्की सांग की, जर तुझ्या डोक्यात कुठली कल्पना आली तर मला नक्की सांग.
हो हो चालेल नक्कीचं
हा बाई ठेव. -